हॅलो.
हां, हॅलो.
हा.
लपल्याते का? ब
हम्म बोल.
काय करत हो त्या, झोपल्यात का?
अ तुमचा ना आवाज खूप बारीक येतो कमी. जर आवाज मोठा करा ना म्हणजे मला ऐकायला ईल.
आला का, हॅलो.
हां बोला बोला, हां बोला.
हॅलो. आला का आवाज.
हा हां, हो बारीकच येतोय पण बोला आता कॉल तर चालू आहे.
हां हां हां, झाल आवरून सगळं.
हो आवरून झालं मुलांचा जरा स्टडी घेत होते. त्यांना झोपी लावत होते, तुम्ही.
ते आहे का.
हो छोटच कुटुंब आहे आमचं.
हो तेस म्हटलं आमचं हे छोटंच आहे.
हम्म.
म्हटलं आता कस हम्म.
आता सगळीकडे तेच निघालंय छोट कुटुंब पद्धती हम्.
आता तेच म्हणतात ना छोट कुटुंब चांगलं कुटुंब, पहिले कस त होतो म्हणजे कुटुंब पद्धती म्हणजे कुटुंब हे महत्त्वाचं आपल्याला मानतो ते हे की नाही. किती जण राहायचे ना.
हो हो, हो हो हो. हो एकत्र कुटुंबा पद्धत होती हो हम्.
हो आणि आपल्या भारतीय म्हणजे भार भारतामध्ये कुटुंब हे खूप श्रेष्ठ मानलं जातं. कारण की कुटुंब पासून, हा कुटुंबापासून समाजा आणि देश निर्माण होतो. आहे की नाही त्याच्यामुळे कुटुंब पद्धती खूप छान होते आपली.
खूप छान आपल्याकडे अजूनही तरी भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी एकत्र कुटुंब पद्धती आहे अजूनही. फार नाही पण कमी प्रमाणात आहे.
मी पण आता तिच हेच गेल सगळं म्हणजे असं एकमेकांमध्ये. प्रेमनी राहिलं किंवा. असं सहनशीलतानी राहिली त्याच्यामुळे थोडसं कुटुंबाचं विभक्तीकरण झालं. हाय वा तसें कुटुंब भरपूर. पण एवढे तीस पस्तीस जण राहतील असे नाही आहेत.
नाही आता तशी नाही आहेत जरा कमी प्रमान. म्हटल्यावर काय चांगलं कुटुंब. तर ते विभक्त होण्याचं कारण म्हणजे. शहरामध्ये नोकरीसाठी जाणारा तरुण वर्ग.
बरोबर
यामुळे कुटुंब पद्धती ह
हा तरुण आणि ते पण आहे पण एक असतं ना की आपलं गाव सोडून माणूस येतं. आणि दुसरीकडेच राहतो त्याचा भाऊ दुसरीकडेच जातो म्हणजे पोटासाठीच. सगळीकडे फिरावं लागत. प त्याच्यामुळे कुटुंब हे पण कमी कमी होऊन चाललं त आणि. एकच मुलगा पाहिजे किंवा दोनच. मुलं पाहिजे आता एकच नाही तर मग आता नाहीच असच आहे म्हणून मग कुटुंबामध्ये. रे आता व्यक्ती कमीत दिसतील आपल्याला हे की नाही. कि पुढे पुढे आपल्याला मामा दिसणार आणि किंवा मावशी नातेसंबंध. कळणार नाहीत मुलांना हे की नाही किती कुठ. कुटुंबाचं महत्त्व दिलं होतं आणि हे आपल्या ऋषी मुनींनी दिलं होत. की पहिले असेच राहायचे टोळे करून ना. ह सगळे तर मग त्यांना ते शिकवलं कितीतरी अस. असं रक्ताचं पाणी करून विचारलंनी सांगितलं की बाबा हे तुझी बायको आहे तिला आजं. हे कर मुलं आहे तिच्यावर प्रेम कर म्हणजे कितीतरी त्या सगळ्या दिव्यामधून जाऊन कुटुंब संस्था उभी राहिली आपली किती छान होते
एकत हम आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे खूप फायदे होते वो त्या एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे एकमेक कांना आधार मिळायचा अडचणीच्या वेळेला आणि अशा अडचणीच्या वेळेला हा सर्व एकत्र यायचे मदतीला हम् आणि दुसरी गोष्ट असे की मुलांवर चांगले संगोपन म्हणजे चांगले संका करवा्हायचे
आणि ते कसं आजी आजोबा रहायचे ना आजी आजोबां राहचे ना ते आजी आजोबांमुळे म्हणजे नकळत त्यांना ते संस्कार व्हायचे की जुने गाणी असो गोष्टी असो. रामाच्या काळातल्या गोष्टी असो म्हणजे ते संस्कारच पडून जायचे त्यांना. आणि चांगलं वागण्याच त्यांच्या एक हं शक्ती आहे.
म्हणजे पिढीला आप आपण बघ ना आपण आजी बाबांच्या हच्यात वाढलेलं तर आपल्याला. आपल्या त्यांनी जी शंभर टक्के संस्कृती किंवा परंपरा पाळली त्याच्यात जवळपास आपण ऐंशी ते पंच्याहत्तर टक्के संस्कृत परंपरा जोपतो आणि बरोबर आणि आणि आपल्याकडे आजी बाबा नसल्यामुळे ही एकत्र कुटुंब पद्धती लोक पावत चालल्यामुळे अ मुलांवरती तसे संस्कार होत नाही किंवा त्यांच्यापर्यंत जी संस्कृती किंवा जी परंपरा ज्या जुन्या गोष्टी पोहोचताय त्या असं वाटतं माझ्या मते, फार तर फार पन्नास टक्के आपण म्हणतोय पण तेही नाही असं म्हणायला हरकत नाही.
बरोबर बरोबर.
अस आणि एकत्र कुटू कुटुंब पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाच. असं होतं की काम हे वाट ल्या जायचे सर्व मिळून काम करायचे. हम्म आणि दुसरी एक गोष्ट बघा,
खाण्या खाण्याविषयी पण हे राहायचं ना प्रत्येकाच जेवणाचं म्हणजे एकत्रच जेवण जेवायला बसायचे. ते एक होतं ना जेवायला बसण म्हणजे,
राहतात आता बऱ्याचश गोष्टी त्या बाबतीत खूपच बोलू शकतो आपण,
हम्म. म्हणजे त्या मनान आपली संस्कृती आहे बवा अजून पण टिकू कुणीपण
असंच म्हणावं लागेल का आपण मुकलोय. मुख लोच नाहीच. आपल्याला मिळत नाही बघा जरी नवरा बायको राहत ना. ठराविकता वेळेपुरते ते बोलता किंवा आता तर मोबाईल मुळे तर विषय सोडाव. राहिलच नाही बोलणं आपुल े प्रेम. काहीच नाही तो त्याचा मोबाईल घेऊन ब तो ती त्याचा तिचा घेऊन बसते.
हा आणि टी व्ही आहे दुसरा मग अजून, म्हणजे संवादच नाही एकमेकांशी, आणि काही बोललं का मग
बण्यात विचार करायचे म्हणजे माणूस मा की तो एकमेकांशी बोलत नाही जो तो ज्याचा त्याचा मोबाईल बघतो शेजारी कोण बसलेले त्याच्याकडे बघत नाही आपण.
मग याच्यामुळे माणूस माणसाची लांब चालला गेला नाहाओ आणि म्हणून ये समाजात ये हे जे आपल्याला चित्र दिसतना. अराजकता कुठे काही होतं काही हो म्हणजे हे घरातूनच आपण ते हे होत आई वडिलां य तेे की आईवडिलांनीच ते कुटुंब व्यवस्थित सांभाळून नाही ठेवलं.
सांभाळवून ठेवत नाही त्याचा आपल्याला खरोखर खूप दुष् बरिणाम असं म्हणावं लागेल बोगावं लागेल त्याचा इथपर्यंत तुम्हाला माहिती का ह्याचा याचा दुष्परिणाम कुठ र्यंत गेलाय आ आताच सध्याच उदाहरण असं आहे की जे आजपासून पस्तीस वर्षापूर्वी चे वृद्ध आश्रम बघा आणि आजचे वृद्ध आश्रम बघा म्हणजे किती टक्केवारी कुठल्या कुठे चालली सामाजिक सामाजिक बांधिलकीच राहिली नाही.
नाही राहिली खरंच आहे आणि तुम्हाला सांगू का एक क जे पैसेवाले आहेत ना, पैसेवाले त्यांचे आईवडील जास्त आपल्याला दिसतील वृद्धाश्रममध्ये. कारण की त्यांना वेळच
आवाज नाहीत हम हम्म बोला हम्म हम्म हम्म
ते जे पैसेेवाले असतात ना त्यांचे मुलं जास्त वृद्धाश्रममध्ये हॅलो हॅलो हॅलो
हम्म बोला
ह तर असं ही कंडिशन आहे नाही ग
हम्म आता बोला
अला अला अला
हम्म हम्म हम्म हो हो
ये श्रीमंत जे म्हणतो ना आपण ते श्रीमंत लोकांनी जास्त घाण करून टाकलेली त्यांनी वृद्धाश्रम भरून टाकलेले
हम्म
हॅलो अला हा तर अशा अ आपण मोठे लोक म्हणतो सुशिक्षित आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण त्यांच्याकडे संस्कार नाही ऱ्हात.
पैसा आहे हा संस्कृती नाही अस म्ह असंही म्हणू शकत नाही ओ आपण अ की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे संस्कृती नाही काहीकडे आहे हो
नाही काही आहेत अे बोटावर मोजण्यासारखे आहेत जास्त करून तेच हेत. कि त्यांना आईवडिलांकडे लक्ष देण्यात अस इंटरेस्ट पण नाही किंवा वेळ नाही असं बणेल
हम् हम ते त्यांची लाईफस्टाईल जगता मग ते कसला तरी आवाज येतो बघा आरतीचा
ह देव हची आरती आमच्या इथ मंदिराची
अच्छा अच्छा आणि एकत्र कुटुंब म्हणजे काय सर्वांनी एकत्र राहून सुख दुःख वाटून घेणे. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती बरोबर आहे की नाही असं आपण किती छान प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपायचो प्रत्येक सणामध्ये एकत्र यायचो ते घर किती आव नुस
कोणी काही बोललं तर मग तेवढं पण आपण समंजस पणाने आणि तेवढं करून आपण त्या कामात आनंदाने करायचो
हो म म
म्हणजे यवा दावे नव्हते गैरसमज नव्हते
नाही
अस
बऱ्याच गोष्टी होत्या. पन आता काय प्रगती पण म्हणतोय आपण आणि कसं झालंय मग त्याच्यावर कस होतय लोक संख्या वाढल्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे त्या सगळ्यात एकच गोष्ट नाही म्हणताय ना बऱ्याचशा गोष्टी की अ ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूते चालेल मग बोलूया नंतर चला ओके ओक बाय बाय
बंद